हा. आला का ताई आ -
हो. आला आला. ते कि नाही, काय प्रॉब्लेम झाला काय माहिती. त्या त्याचच होत नव्हता अहो उचललाच जात नव्हता कॉल.
हां. हे माझं एकडे होत तसं मला पण.
हा ना. मी आता मागे पण एक कॉल आला ना? तेव्हा पण तसच झालं मला. खूप प्रयत्न केला उचलण्याचा पण ते टचच होत नव्हत.
उचललाच जात-
प्रेस प्रेस केलं तरी ते होत नव्हतं. उचललाच जात नव्हता तो कॉल.
काय माहिती काय येतं प्रॉब्लेम येतो.
हम्म. ये ना. ते कस बाकीच्यांचे आता टास्क पूर्ण होत आलेले एत ना? पण मी आता न्यु ए.
हां. बरोबर ए. काय नाही प्रॉब्लेम मी आहे ना तुम्हाला म. पण पाचच कॉल करू शकतो ना आपण?
हां.
हम्म. झाल घरी पोहोचल्या?
तुमचा आवाज ना कमी येतोय ताई. हॅलो. हा आता, हो आता आला.
घरी पोहोचल्या?
हो नाही जातेय. बरंच अंतर आहे ना घरापासून. क्लासच. हा. म्हणजे दहा मिनटं लागून जातात यायला.
हा हा हा बरोबर आहे बरोबर आहे.
जायला दहा मिनिटं, यायला दहा मिनिटं. वीस मिनटाच अंतर, आ तेवढं त्यानिमित्ताने, त्या हा मुलांच्या निमित्ताने तेवढ स्पे चालण होत आपलं, आंज आता काय स्पेशली वॉकिंग साठी जाणं होत नाही.
नाही नाही मग तो वेळ निघतच नाही आपल्याकडून किती
त स्वतःसाठी तर निघतच नाही, किती हा, सकाळी कसं मुलांची धावपळ वेगळी असते शाळेची. आणि संध्याकाळी म्हटलं का संध्याकाळचं पण वेगळं स्वयंपाक. पाणी वैगरे त्याच दिवस जातो, हम्म, आणि घरात ते काम दिसत नाही, आव जॉबला जा. जाणाऱ्या बाहेर, काम करणाऱ्या ज्या वर्किंग महिला आहत त्यांच्या काम ठराविक वेळेच अस ते तरी कळून येतं पनी घरात. आपल दिवसभरही केला तरी समजत नाही.
व्हॅल्यु ये. ते आपल्यासारख्यांना पगार भेटत नाही, त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू नाहीये.
खरंय खरंय.
असं, म्हणून आपण पण आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतो म
दुर्लक्ष करतो, आपणच आपल्या तबबेतीची काळजी घ्याय चीच महत्वाचं आहे बास बाकी काही नाही, हा.
म्हणजे कधी कधी व, पाणी प्यायला सुद्धा वेळ भेटत नाही.
नाही भेटत खरंच एखादा दिवस तर इतका बिझी जातो ना, वेळ भेटत नाही. खरंच नाही भेटत.
म्हणजे लोक म्हणतात. ते तुम्ही घरी असून तुम्हाला म पाणी प्यायला वेळ वर नाही, म्हणणे जेवायला वेळ नई.
आजुन असे पण म्हणणारे असतात न, घरी काय काम नसत?
तर ते, आपल्यालाच माहिती की आप आपण कसं ते मॅनेज करतो ते. मॅनेज करतो ब असं, कोणी आलं गेलं तेव्हा त आता बाप रे. स, खूप याच्यासारखं हुन जातं.
कसं दोघी जणी आहेत ना मग आता तिच्या कसं ट्युशन असतात लहान जावेचे ट्यूशन असतात. म ती सकाळी लवकर निघून जाते मग सगळ सकाळी एक तर शाळेची गडबड असते मुलांची सकाळची शाळा असल्यामुळे. सगळी य, अन ती सकाळी आठला गेल्यावर म तिथून पुढे आपचं सगळं वर्किंग राहतं. घरातलं, असं, म लोडून हुन जातो ना तो?
एकटीला बरोबर आहे ना, सासूबाई असतील ना?
आतो. सासूबाई असतात. पण त्यांच कस विन काम चालू असतं लोकरीचं मायक्रोमचे एअर खोदाचे ऑर्डर वगैरे घेतात ना त्या? म ते त्यांच्या कामात बिझी असतात? एकदाच सकाळी बसल्याक परत त्यांच्याकड, कोणाकडे काय डूकून पाहायची पण गरज नाही राहत त्यांना? कोण काय करतय त्याच्याशी काहीच संपर्क नाही. आजीबात नाही.
सासू सुनांन मध्ये काही म्हणजे हे होतच नाही बुवा जास्त संवाद.
जास्त नाही तेवढ्या पुरतच, ते एका वेळेस एक एका जागेवर बसल्या की विषयच नाही बाकीचा काही संबंधच नाही.
बापरे, म तुम्ही दोघी जण करत असतील सगळ्या गोष्टी. हम्म चांगलंय चांगलंय मग त्याच्यामुळेच ते घर पण शांतता राहते, आणि
काही विषयच नाही, भांड्याला भांड लागण्याचा विषय नाही, शब्दाला शब्द दयाय विषय नाही, जो तो ज्या त्या ज्या त्या कामात बिझी असतो मी पण माझं काम आवरलं का माझा जसा वेळ मिळतो तसं माझं शिवणकाम वगैरे चालू असतं त्याच्यामुळे काहीस स काही बघायचं काही कामच नाही ना कोणाचं काय चालूय कोणाचं काय चालूय असं सगळे कस हम्म. आमची काय जॉईंट फॅमिली आहे ना हम्.
कुटुंबामध्ये असं पाहिजे स्वतःला बिझी करून.
त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकत्र फॅमिली माहिती का कोणत्याही प्रॉब्लेमला सामोरं जायला माणूस रेडी असत. कशी ही कंडिशन येऊ द्या.
बरोबर आहे ना.
रेडी असत, अस खरच पण मला आवडत हा हम्. मस्त म्हणजे काही विष नाहीये एकदम भारी ये खूप ऑर्डर येतात नोकरीचे अं चिलीम शिकल्या असं काही नाही त्यांच माइंडच डोकच खूप चालत.
हां?
हां स्वतःच शिकल्या आहेत त्या, मग आ ता नवीन नवीन डिझाईन मोबाईल वर बघून ते किनी जेव्हा अशा हा त्यांच्या शेजारी आम्ही म्हणजे तर आधी त्यांच्या जवळ कुणीतरी राहायची वाटत ते ये ना बनवायच्या, ते नी शिकवलं असेल सुरुवातीला नाही का साखळी वगैरे खांब साखळी वगैरे थोडफार, शिकवलं असेल मग ते तेव्हाच लक्षात राहिलेल म मुलं लहान असल्यामुळे तेव्हा काही एवढं लक्ष दिलं नाही त्या कलेकडे म जेव्हा आमचं लग्न झाल्या नंतर मग त्यांना तो वेळ मिळाला नाही का त्यांचा जेव्हा त्यांचा वेळ मिळाला ना त्यांना
बरोबर वापर केला.
तिकडे गेला म आता बराच धंदा होतो त्यांचा. हम्म हो हो आता त्यांना बसायला पण वेळ नाही असं म्हटलं तरी चालेल.
करून घेतात ना म बाहेर विकत घेण्यापेक्षा आणि
आणि ऍड करायची गरज पडत नाही त्यांना मुळात म्हणजे, ऍड करायची खर आता कसं भरपूर पंधरा सोळा वर्षापासून स्वतः करतायेत ना त्या सगळं घरात मग गिरायक कस्टमर स्वता घरी येत.
हो का?
लग्न, सराई ऑर्डर वगैरे सगळ्या घेतल्या जातात घरी येताच होता ना. ऑर्डर, आणि नाशिक मधून आणतात त्या.
असं हाय का? म्हणजे चांगलं आहे मग.
परवडतं ना! होलसेल माल भरला का मग टेन्शन नाही राहत.
हम्म, चांगलंच मग त्यांच्यासाठी पण पैसा त्यांच्यासाठी ठेवत असतील का घरात देता मग?
हा हा, हा मग लागतो ना ओ स्वखर्च पण असतो ना. त्याच्या माग.
हा म्हणजे कसं जे, जे कच्चा माल घेतात त्यालाही पैसा द्यावा लागत असल त्यांना.
पैसा लागतो ना, कच्च्या मालासाठी पण पैसा लागतो आणि मग निघालेला बाकीचा इन्कम असतो तो. होय येतो कामा घरच- घर खर्चासाठी येतो किंवा मग
आणि घर म्हणून
आणि एक विचार केला ना. तर खरंच आहे हे, रिकाम इकडं तिकडं गप्पा मारत बसणं, इकडे तिकडे जाणं हे या बायांमध्ये बस, त्या बायांमध्ये बस, त्याच्यापेक्षा उलट चांगलंय, स्वतःचं कशात तरी मन गुंतवलेलं असतं, नाही का?
बरोबर आहे.
असं चांगलं आहे हो. आमच्या या हम्म. आणि दीर पण आहेत तर दीर डी. ओ. पी. आहे, त्याच्यामुळे ते पण त्यांचे शूटिंगचे काम चालू असतात. हे ऍड वगैरे बनवणे या गोष्टी, हा जो तो, जायचा त्याच्याकड हा जो तो, ज्याच्या-त्याच्या कामात बिझी आहे, त्याच्यामुळे काय जास्त जास्त वाद होण्यात.
हम्म, टेन्शन नाहीे आहे, बरोबर रिकाम-रिकाम डोकं राहिलं ना आओ. मग किती?
त्यामुळे डोकं लावायलोय.
नाही, हा पण मग तिथे रिकामं राहिल माणूस, मग फालतूक डोकं लावत तर मग हे काय केलं आणि ते कशाला आणि ते काय
रिकामी बसून असते ना, तिचं ते म्हणता ना, रिकामं डोकं सैतानाचं घर असतं.
बरोबर हाय ना.
हा असं. आणि या गोष्टी काही घडतंच नाही हा. खरंच, घरामध्ये एक एकमेकाला असं समजून घेणारी व्यक्ती जर असली तर बाकीचे कुठलेच प्रॉब्लेम येत नाहीत.
प्रत्येक गोष्टीला समजून म्हणजे म्हणजे प्रत्येकानेच समजून घ्यायला पाहिजे बा, एकत्र राहायचं असेल तर.
ती पण बऱ्याच गोष्टीना मला कधी कधी मुलांना सोडून जावं लागत. म ती सांभाळून घेते, मुलांना पण सांभाळून घेते म ट्युशनला मुलांना काय बाहेर पाठवायची गरजच पडत नाही, आपली घरचीच ट्युशन असल्यामुळे मग मुलं पण तिच्याकडेच असतात अभ्यासात लक्ष असतं.
हा. हे महत्वाचंय.
त्या पण गोष्टी मंग थोडसं माणूस रिलॅक्स राहातं त्या गोष्टीपासून नाही का.
बरोबरय बरोबरय.
त्या पण गोष्टींचा फरक पडतो.
घरचाच असल्यामुळे मग.. अ तानचं
हं मग बाहेर बघायची गरज नाही पडत न मग.
हम्. आणि आभ्यास बरोबर राहात तो क्लिअर राहातो. समजून जातं मुलं कुठपर्यंत जातील. काय करतील.
आसं येई
बरे ये हे, कोणत्या कोणते घरये हे. कोणते कोणत्या घरात, व्यवस्थितय ओ. म्हणजे आसं एकत्र कुटुंब म्हणजे
आहे. आता आमचं त मला सोळा वर्ष झाले. आता तिला सा वर्ष झाले. मग मग त्याच्यात तरी आमचं अजून कुटुंब व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत चालतंय तोपर्यंत त व्यवस्थित चालू देण्याचा प्रयत्न करायचा. खरंय की नाही.
काय नी निघून जातेत दिवस असं काय नी.
पण मोठे होऊन जातात. मंग
आणि त्यांनाही सगळी सवय राहाते ना. आजी, बाबा, काका, काकू.
सगळ्यात महत्वाचं मुलांना पण एकत्र फॅमिलीत राहाण्याची सवय असते मुलांना संस्कार मिळतात. चांगलंय. मुलांना पण वाढण्याचे बोलण्याचे मोठ्या व्यक्ती मोठ्या व्यक्तींशी बोलणं चालणं या गोष्टींन बऱ्याच गोष्टी न फरक पडतो बरं का. जॉईंड फॅमिलीमुळे. नाही तर ‌आप पण आता, सिंगल फॅमिलीवाले मुलं बघितं खूप हम् हम्. वेगळया असतात बरं. आं हं. काही काही, ह्म ह्म अम्.
पण््अ त्यांच्यावर थोडसं हेच राहतं बा, एकत्र कुटुंबाचं वेगळं आणि हे वेगळं असं.
खरं. तो फरक पड
हा सपोर्ट आसतो घराचा. खरंय न.
उ्मम्. काय झाला का स्वयंपाक वगैरे?
झाला स्वयंपाक, झाला स्वयंपाक.
स्वयंपाक, हे काय आता मी इ डाळ वगैरे शिजवून गेलेली. मग आता लागले स्वयंपाकाला आले घरी.
हा असं आहे का. चालेल ताई मग ठेवु का? ओके चालेल. अ.. तुमच्याशी बोलून मस्त वाटलं बरं का. ओके. चालेल चालेल ठीकय ह चालेल.